हॅलो.
हॅलो. हां काय करायलय? हां.
हॅलो
आवाज यालाय काय?
हां बोला
काय करालायस
काय नाही जेऊन बसलो होतो. तुम्ही
जेवलो
हम्म काय जेवण केलयसा
जेवण चपाती, गवारीची भाजी
आणि तू काय जेवलास
मी काय चपाती, पनीर भात थांब ते
हा आमटी कशाची
आमटी हुती शेवग्या शेंगाची
हा मग काय च कल्याणी
का निवाण तुमच्याकड
हा हा आमच्याकड काय गरिबांकडं हम्म हम्म म
काय नाही
काय बाळ हाय गेलय खेळायला
खेळाय गेलाय
होय
हा हा
काय करायलाइस?
बाळ छान दिसतय की
होय
हम्म
छानच हाय आणि
होय सेम तुझ्यावर गेलय
होय
हम्म
काय करलायस
काय लाईट हाय काय गेल्या
लाईट गेलेली मगाशी आता आल्या.
होय.
हम्म काय करालायस?
काय नाही जेवाय सुट्टी झाल्या जेवाय बसलोय.
हां.
हम्म.
म फोन आल आता
फोन नाही आला कुणाचा.
हम्म. कुठे फिराय गेला नाहीस.
आणि.
उन्हाळ्याच्या सुट्टीत.
आ.
उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे नाही गेला फिरायला.
मला आवडत नाही फिरायला.
आवडत नाही.
नाही आवडत.
का.
नाही आवडत फिराय उन्हात कुठे जातासा.
जायच बीचवर.
बीचवर आवडत नाही, बीचवर घरात बसलेलं बरं.
हा.
हम्म.
घरात बस.
मग आणि काय म्हणता.
काय नाही.
का.
काय नाही बसलोय आवरलंय लवकर.
ह, हा. तुमचं शेत आहे काय.
शेत आहे शेतात वांगी लावल्यात. गवारी लावल्या.
मग काय काढली का नाही अजून.
काय माहत नाही अजून काढली.
नाही.
नाही.
विकतासा काय घरात खातायसा.
विकतोय. घरात पण खातोय.
हा.
अंब्याच झाड आहे मोठ
हा, आंबे आले त्याला?
होय.
नारळाचं झाड पण आहे ना?
नारळाचे आहेत, आंब्याचे आहेत, रामफळ आहे, पेरू आहे परत पपई आहे
हा.
अजून डाळिंब आहे. लिंबू आहे लिंबू झाड बारक आहे त्याला अजून नाही लागले लिंबू
हा हा. म आज जेवण बिवण आवरलं सगळं?
अह
जेवन तेन, आवरलं काय सगळ
जेवण आता, दुपास अह दुप फारसं झालं तर संध्याकाळचं रात्री
स्पेशल हाय?
रात्र तर बघूया भाजी वगैरे घेऊन आल्यावर हा
हम्म हम्म मग काय. काय पुलावतून काय करणार आहेस
अह पुलावला आता साहित्य वगैरे असलं तर चालतंय मग पुलाव आणि आमटी बस
का आणत नाहीसा भाजीपाला
आणायचं तू
आं
तू घेऊन यायचं
मी घेऊन येऊ
हम्म.
हा हा.
हम्म.
घेऊन ये की भाजी.
काय काय आणायच्या
आणायचंय फ्लावर आहे थोडा, बटाटा टमाटर
हम्म.
परत आणि.. शिमला
हम्म
गवारी
हा
पुलाव मसाला
हा..
संध्याकाळी मग पुलाव आणि दालच करतो.
डाल तडका येतोय, की नाही कराय हम् डाळ तडका येतोय काय
दाल तडका येतोय की.
हा हा.
मग काय चहा सांगणार क कडी करतो.
काय चहा सांगू?
हा.
कटते ना चांगलं वाटतंय पुलावच.
काय ते?
तिखट काय तर असं चांगलं वाटतंय का पुलाव संगत?
तिखट होय?
हम्म. तिखट डाळ तडका कर.
हां.
दाल तडका.
चपाती तेन काय करत नाही मग. पुलाव आणि तेच करतो. पुलाव असल्यावर चपाती
बाळाला काय खाय?
बाळाला अ भात आणि हे करतो, डाल. केलतं की.
हा हा.
सकाळी पाजलेलं.
त्या मिक्सर मध्ये बारीक.
होतय की आवाज लय येतोय मोठा.
बर हम्म.
आवाज मोठा येतोय जास्त. त. तेजा. हम्म.
मग?
मग?
आज बरोबर. पावणे नऊला कमी इथं आल.
होय.
गाडी लय लवकर आलती आज.
हा.
आठ चाळीसला आलती.
हा मी पण आवरून घेतलं प भराभरा.
हम्.
बारको ऐकत नाही आता लय मस्ती कर.
होय. जातोय दरवाजा दरवाज्याजवळ.
ह. तेवढ्या फास्ट रांगते माहिती तेे.
होय.
थोडा फास्ट राह.
फास्ट रांगतोय हुभरायलय आहे.
बर. ज मला वाटतं. त चालाय उभणार डायरेक्टली होता.
होय डायरेक्ट चाललच.
रांगणार नाही ते.
रांणारार नाही. लक्ष द्याय पाहिजे त्याच्याकड.
उभारणारच तेी उभारणार.
होय बार.
तर केवढे ऍक्टिव आहे प क भराभरा जातय धरतेय उभारतेय.
होय.
हम्.
हम्.
फस्ट उभारते का नाही. एवढे लवकर‌ कोण पोर उभारत. नाहीईत.
नाही होय.
ऍक्टिव्ह हाय लई.
एक.
हात पण केवढे लागलेत. चपापा मारतो.
माराय पण शिकायलाय आता.
बर.
हम्म. काय ते. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हा आवाज-आवाज. येत नव्हता.
का रेंज गेली असेल.
आ, हा. आणि काय नाही. आंबा आणणार काय संध्याकाळी.
हॅलो.
आंबे-आंबे, हॅलो हा आंबा आणणार. काय ते शू केला.
पाणी पण आणायचा आहे संध्याकाळी.
होय-होय. हम.
पाणी आणायचा चाय. भाजी आणयची हाय. हम्म.
आणि काय
कांदे बटाटे पण आणलेत ना
होय
लसून तेन आहे का
लसूून आहे
होय
होय घरला येऊन जाणार काय ते
नाही नाही घरला येणार तू घेऊन येतो पहिला मग आंघोळन करतो मग चहा पिऊन जातो. पाणी पण आणाय पाहिजे. एकदम
होय. पाणी पिण्यात पाहिजेत.
हम लोग चार किमो जातो. पाणी पिलाने मी आलो जेवण कर ना का काही ठेवा नको.
आर ते पुलावला काय नको शिमला ते बटाटा
हा हा
हम्म ते पाहिजे की आमटी करून ठेवते. तो डाईची
हा
आणि मग पुलाव नंतर करतो. हम्म
परवा कळीत काण कोथमीर नव्हती नव.
हो
मिरच्या पण
मिरच्या करतोय की
कोतमील होती.
कोथिंबीर आणि कडीपत्ता नव्हता.
हम्
हम्म म काय नाही. घामोळ्या उठल्यात केवढ्या हेला.
आा पावडर लाव किती नाइशील सारखं लावा जा की गार वाटते पावडर न
लावले की तयार करून लावलेली मगाशी मगाशी
गार वाटय काय पावडरीन हा
होय.
ब चालतय मग
बरं बर चालतय. ठेवू काय.